हॅलो हो उचलला
हे म्हटलं लागते की नाही सपना त्या स्वतच बोलली मी पण ते साध्या कॉलवर बोलली आहे.
हो का खाऊल
लागतच नव्हतता त्यांचा आता काहीतरी प्रॉब्लेम झालाय म्हणजे त्यांच्या
हो का
म्हुजे तुला एक विषय सांगाचा होता.
हा सांगा ना बाहेर नाही चालली न हो का
हम.
मीच करून राहिली होती माजून म तिचा चेहरा पहायला मिळाला जाऊ दे करू दे. एवढं का आपलं मन नाराज नाही होत कसं ते हा मॅलं जाऊ दे्या तिला करू दे.
जाऊ दे तिला किती मस्त वाटलं.
म्हणून म्हटलं ते ते कसं आपल्याला बी माहित राहते ना की चेहऱ्या गोऱ्यावर हा हा.
तुला म हातण करायची इच्छा आहे का.
होऊ.
मग यायचं होऊ दे चुपचचाप मी करून दे तुले संध्याकाळच्या वढ्याच एकदा किड किट्ट माझच जवड आहे.
हो नाही आणली मी आत्ता येता येता. ते उद्या उद्या हा उद्या राजेश्वरीचं घ्यायचं ना.
हा.
हा तिला करायला लाव ना मस्त मशाज द्यायला लावज तिला सांगजो असं अस कर ह
मला म्हणत होती ना चांगला मस्त झाल्या सपनाताई म्हणे खूप चांगली कि ना किती नाव काढलं म्हणले खूप चांगली मसाज दि खूप छान आहे मोकडं झालं ग्लोरी आला ते चेहरा कसा दिश माहितीय काय भंका चेहरा दि तिचा पहिले पूर्ण ते पहिले कसं ऑइली सोडलेला चमकुं राला नाकावर काड काड काटपट्ट होतं ते कि चांगलं झालं ना आता.
हा आता तुम तेव्हाचता पाहिलं
छन जवनो नको तू तू गेल्यावर किती नाव काढलं म्या तू येवालं. मॅटलं माझ पूजेसाठी जास्त मण दुख ते तिच्यासोबत तुम्हालाही म्हटलं मी ज्याला पार्लर टाका तुम्हाला लिस्ट बनून देईन तुमं पार्लरचीस् तू देश ठरवून देईन त्याच्यानंतर म्हटलं रेट किंमत टाकून किती किती करा लागते तुमला तीस रुपया स्टस्टिंग ठेवा लागल म्हटलं सुरुवी ना जड क कस्टमर जवळ करायचे असेल तर. आणि भरपूर घरी गेल्यावर रोज धाग्याची प्रॅक्टिस करायची म्हटलं. आणि तू टेन्शन घेऊ नको आता तू फक्त हे पाय प्रेशर आता आपलं वॅक झालं थ्रेडिंग झाली आणि थ्रेडिंग बी अजून पूर्ण नाही झाली बर जोपर्यंत तुम्ही करत नाही तोपर्यंत थ्रेडिंग पूर्ण झाली नाही.
होन होन. जोपर्यंत आम्ही म्हणजे
पूजा तुमी पहिल्यांदाच आहे ना याच्यामध्ये?
काय?
ह ऍप म म्हणजे पैसे आलेच नाही का तुला अजून?
नाही तेच आले त्या दिवशी पण ते इकडे अजून आले नायियेत. हा बस तेवढेच. माझी कॉल व्हायचीच होते ना दोनच कॉल झालेते मला अ
डायरेक्ट डायरेक्ट अकाउंट मध्ये आले कोणाचे आले मग आतापर्यंत?
कोणाचेच नाही आले अजून अकाउंट मधे आता येतील शनिवारी माहितच पडतील तुम्हाला.
शनिवारी येतात त्या अकाउंटमध्ये मंगळवारी ते आपल्या याच्यात नाही आले म्हणजे फोन वर दिसतात मग अकाउंटमध्येध्ये येतील.
आता माय मंगळवार पासून नाही झालं झालं त्याच्या पुढच्या पासून लून झालं.
नाही तरी तुम्हाला मंगळवारी येते तरी तरी तुम्हाला मंगळवारी येते.
नाईटला बाहेर जा.
तुम्ही एकाही झाला कॉल. आता तुम्हाले मी कॉल केले ना. जेवढे कॉल केले. तेवढ्या कॉलचे तुम्हाला पैसे भेटते. माझ्याकडून.
हाव का?
हाव. भले तुमच्याकडून नाही झाले. तरी तुम्हाला आलेले कॉलचे भेटतात.
हाव. इन्कम. मी काय म्हणून राईल तुले. हे पा पार्लरचा विषय घेतो आता. मी म्हटलं. आता तुम्ही सांगा म्हटल. तिघायले म्हटलं. आता हे गुड्ड तिच्या घरची परिपूर्ण आहे. तुमचे नवरे. अनाथ ताईन लग्न नाही केलं पण. तरी ते पोहचू शकते. आता या पुरीले म्हंटलं. पोल पोरीच शिक्षणे. तीच्या जवळ काही गाडी नाहीये. सायकल नाहीये. म लग लग लग लग जाते लग लग लग येत. मी दुघनापर्यंत हाप हाप करतो. ते त्याच्याही पुढे जाते. म्हटल तो कार्र आहे त्याच्यािकडू. बरोबरे कि नाही. त्याच्यापेक्षा जर तिले. दोनशे, तीनशे, हजार रुपये हपत्यासाठी. जितके दूर जाते. तुले दोनशे. शंभर रुपये बी घरात रोज फडला म्हटलं. तर् कायलं जाते म्हटलं. इथपर्यंत.
हो.
ऍडजस्ट करतो ना तू. आज शंभर पडेन. उद्या दोनशे पडेन. बरोबरे ना.
हो.
आता सुरुवातच. आता माझ्या पार्लर ची सुरुवात सांगतो ना. पहिला दोन हजार रु महिना मग चार हजार. मग डायरेक्ट दहा हजार. मग पंधरा हजार. असं झालं म्हटलं. म थ्रेडिंग चांगली ठेवली. आणि आपली सर्विस चांगली दिली ना पूजा. तर तुझ कस्टमर तुझ्या जवळ येणारे. कुठंच जाणार नाहीय.
हो.
चल पैसे जमा करू तू. तुला आलता वय का गणेश दादाचा फोन बीन काही.
अम्म. आल ते म. त्या दिवशी. म्या उचललेच नाही. मीतले यायला उचलले कि ते दोघं जण पिगोळ्याच्या मागे लागतात. म्या. काही उचललेच नाही. चाल ना मग असं. हो मग असं. मग तस. म नंतर तु म्हणले नाही का. तू म्हण. पाच पाचशे रुपये बा. आमच्या हस्याते. मग काही येत नाही.
आवाज कमी करे देऊ. ह मग.
मग तेवडं म्हनल म्या.
काय म्हटलं तु ना. थांब. तिचा होता फोन. मॅडम मॅडम बद् मायाबद्दल त. फनफनच करत अशील ना ती. थोडंफार तरी.
नाही नाही. काही नाही. तुमच्याबद्दल काहीच नाही बोललेत ते मले. विषयता काहीच नाही झाला. फक्त हे चाल म्हणे. हो. मॅडम बी म्हणे. चाल म्हणे. तो नवरायला घे म्हणे. म्या म्हटलं. तुम्ही पहिले हजार म्हटले. मग दोन हजार म्हटले. आता तीन हजार म्हणून राहिले म्हटलं. पहिले म्हणे. दोन हजार म्हणे. आणि तुला एक रुपया वरचा जर खर्च आला म्हणे. तर आम्ही करू म्हणे. आणि मग म्हणे. तीन हजार ठेव म्हणे. जवळ म्हणे. मग कोण जाते व एवढे. मग अजून तिथं गेल्यावर म्हणेन अजून हजार काड. मग कुठून द्याव.
तु तु चांगला लटोस तुले.
हो. तीन हजारापर्यंत मला हे करू राहीलेत ते.
हे पाय. आजही मलानीता तोरसेडे फोन लावलं. दोन शीट आहेत. आपण फुकट जाऊ शकतो तिथं. आणि त्याच्या तोंडवर म्हणू शकतो. पाय आम्ही फुकट आलो.
हम्म हम्म.
पण मला ते करायचे नाही तमाशे. नाही नाही करायचेच नाही. मला तमाशे ते. काही फायदा नाहीय पूजा तसं करून. आपल्याला समजलेला नाहीय कसा आहे तो एंट्री फी अजिबात नाहीय तिथं. हे फक्त जा हा पाच पाचशे भराय लागतय म्हणते. कोण आहे तुमच तर पाच पाचश रुप भराय लागतय मला मॅडम डयरेक्टलं म्हटल्या. हा मैत्रीणाय ते एक रुपये बी एंट्रीे फी नाही ते त्याच्यानंतर ते बी म्हणे. अ राजेश पटेल स अकोल्याचाच आहे तो. तुमान तोही म्हणे एंट्री फी नाहीय आहे म्हणे तुम्ही लागलं तर तुमची स्वतःची गाडी करून किंवा कशाने जाऊ शकता. ता म्हणे सपोज म्हणे कंपनी जर गाडी पाठवली म्हणे तुम्हाले तेच्यात बसवल त्याच्यात मॅनेज कराय लागते म्हणे मग.
ते म्हणे तुही म्हणे अजून म्हणे आय डी ग्रीन नाही केली म्हणे. काही नाही म्हणे तुम्हाला क मोठे पोझिशन वर कं कंपनी गाडी पाठवणार आहे का म्हणे तुम्हाला म्हणे. अशी कोणती मोठ्या पोझिशन वर आहे म्हणे तुम्ही म्हणे ते ताई. काही म्हणे.
तिले म्हणा हेंबाडे मी नाही आहे म्हणा पण माझ वरचे तर चांगल्या पोझिशन वर आहे म्हणा वरचेलेच भेट ते म्हणा की तुमच्या टीमले घेऊन या म्हणून तर टीम मध्ये मी बी आली आहे ना म्हणा.
हम्मम.
त्या टीम मध्ये मी बी आली आहे ना म्हणा.
हाव ना.
जास्त कायल बोलून राहिली म्हणा तू.
हम् हम.
गोष्टी करून सांगून राहिली म्हण आम्हाले.
हो ना म्हटले कधी फोनवरच दिसते बाई. माझ्यात दिसत ना ते.
फोन वर म्हणजे म दादाशीच बोलते ते दादाशीच बोलते ते.
हो का नवरा नाही का.
ह हाय सोडलाय र
हम. त ब हम्म पोरग आहे ना पोरग.
पोरगी हाय की पोरग नाही एवढी माय. त्यांच्या दादाला डायरेक्टच म्हटल मा्या मनातून माया मनातून ते कधी उतरली म्हटलं.
हम.
दादा म्हटलं ज्या टॅबले म्हटलंत. पूजा त पूजा न पूजेच्या ना पहिले म्हटलं तिनं पइच जाऊन म्हटलं तिनं पावसात म्हटलं ही आणून दिली म्हटलं आय डी.
हम्म.
म्हणजे हे आणून दिली म डॉक्युमेंट सारीका न म्हटलं.
हा.
त्या दिस ते दिवस बुधवार होता म्हटलं मग दुसरा बुधवार येऊन घेऊन बी शुक शुक्रवार आला म्हटल शुक्रवारी मी फोन केला म्हटल त ते म्हण ते म्हटलं माय माग एकच काम आहे का? म्हणत ते तोपर्यंत ते जर दुसरीयाकडे लागली तर मलाही तुम्ही दिलं प्लॅन दिला. तिला आवडला पण तिने दुसरीकडे जॉईन केलं तर काय कराच असं थोडी असते म्हणे. तूले शेकून बोलून राहिला पण मले सांगा म्हटलं तुमच्या संग घंटा घंटा घंटा तुमच्याशी फोन वर बोलते. दहा मिनिटाच काम नाही करू शकत आय डी लावाच हे पहिल जबाबारीच काम की फोनवर बोलाचं काम हाय म्हटलं.
हम्म हम्म मून माझ एवढं काय नाही हे केलं. म्हणल ह ह.
ऐक की तो माझा चेन व ते
कोणती?
अ दादा लॅब एकती समाजा होते
हो का
बौद्धिकचे तिचे राहणीमान तसेच तर आहे.
हो.
जरा बहीित नाही दड दिवसात नाही आता पण मला टेन्शन आहे मस्त जीन् ऑर्डर केला मी ना अरे जीन्स घालायचं आहे टी शर्ट घालायची आहे मले एक मनात चर करून राहिल्यात मायावर नवरा ससरा तरी मी गेली न दुकानात घालून तर तोंडाले बांधणार आहो मी पूण
हम् हम्
आवडते केला ना?
हम्म केवढ्याच बोलवला?
पाचश्याचा जीन्स बनवला पाचश्याची टी शर्ट घरी बनवली मी ना टॉप.
हो का?
हम्म
ते तर मस्त दिसू राहिलतीत त्या दिवशी ब भल्ली बापाल्यांदा पाहिलं त्याले तर. टी शर्ट न ते ते ताई आपल्या कंपनी ते मला असा पण आसाबी येे पण मिळाला ते ती
तिथ म्हण येऊन राहिलं पोझिशनले ह का हे अवडा बोलून राहिली ते
हम्म
चांगले हाय का हे हाय का आ तर म्हणा तू तू तर आहे ना म्हणा चांगलं पोझिशन ल आता जे शहर्यात मणा आमच्या इकडचे आमच्या इकडचे शहर्यात मण ना ज्यांना ज त्यांना नवीन जुनी सळ्याला जॉईन केलं म्ह ते कंपनीतर्फ पैसे भेटत डायेक्ट नावले व की माझ टीम मध्ये एवढे जण आहेत. ते नवीन अस बिजून असो कंपनीत घेन ते आयडी तर लागली ना.
होा हो.
जाऊ दे ना तुला नाही म्हटलं ना.
हो घेतच नाही मी आता डबल फोनही नाही आला त्यायचा.
अर तु तूला शंभर सांगतो तू आता का तले म्हटलं असतं प की पुढळ लूड असत ना
हा लोटलंच असत.
आपल्याला पहिल्याचीच खबरदारी घ्याय लागते. डबल हेेत नी करी थांब मी अनिता तोरसेली विचारतो
म्हणे ना म्ह म्हणे तुले दोन हजाराच्या वर येऊेत नाही म्हणे खर मग लगेच तु तुमचा भाऊ बी मग म्हणजे तु तीन हजार र्यंत वर आम्ही खर्च नाही उदत म्हणे तीन हजाराच्या वर जर आला म्हणे तर आम्ही करू म्हणे. पहिले हजार रुपये पाठू म्हणे मी हे तिकीट बुक कराय लागते म्हणे आपल्याला. आणि तिथं भराय लागते म्हणे दोन हजार पाठव म्हणे.
हा.
हाव.
हं....
तुमचा भाऊ.
म्हले बदमास आहे ना व तो, तो आमचा नाही झाला त होणार आहे का त...
अहहहंह अ.
बदमाश हे एक नंबरचा बदमाश आहे तो.
हम्म, नायतर रावुदे बाप्पा मय.. पैसेही माझ्या जोड राहु द्या, हा हा.
मी आता डायरेक्ट मॅडमला म्हटल म्हणे तू सुनसुनया त्या बद्दल आम्हाले. खरा वाटलं म्हणे असं तू लोकायले म्हणे.... ते हातावर पायार कुलाडी मारु रायली ते किती कामाची पोरगी आहे म्हणे... भाडें घासायला जाते म्हणे लोकांची इत ते माहिती देऊ शकते म्हणे. मेलो झाल की रिटर्नला भेटू शकते उद्या चालुन ते आयडिया उचलू शकते करू शकते म्हणे. ते पुढे बिझनेस करू शक ते म्हणे तून हाताात आहे असं सांगतलं कोणी सांगत का जे खं आहे ते सांगत ना मला कोणाची फसवणूक करण येत नाही म्हटल म्या मैत्रिणीचा भाऊ म्हणते म्हटलं सर म्हणते म्हटलं ते म्हणते म्हटलं हेव... इकडे कि बा इथ एंट्री फी नाही आहे जाणण्याचा खर्च बी.... आपन जाऊन राहिलेलीय डिस्टिबुटरले आं तुम्ही म्हणता एवढा..